हॅलो हॅलो
तो का माझा
हो येतोय कसे हात.
बस ठीक आहे तुम्ही कसे आहात.
हो मस्त आम म्हणजे इ इथे ए टेमप मोल मध्ये गेलो होतो बघण्यासाठी.. कस आहे काही नाही म्हणजे.. कलंच आहे दिल्ली मधलं. तुम्ही कुठले कुठले टेम्पल बघितलं..
मी तर अजून कुठे बघायच प्लॅनच केलं नाही शिक्षण चालू होतं तर म्हणता शिक्षण पूर्ण झालं की बघू पण अजून पण शिक्षण चालूच आहे.
अच्छा! अच्छा! म्हणजे असतात ना असं जवळपास तस इतले तितले असल.
हा जवळपासत मी बघायला म्हणजे एक तर फॅमिली सोबत तिथे गेलो होतो. उज्जैनला ओंकारेश्वर मग कालभैरव मध्ये.
अच्छा! अच्छा! ओंकारेश्वरी खूप म्हणजे चांगला आहे. ते पण टेम्पल
ते एकच ठिकाणी गेलोय मग नंतर दुसरं कुठे जमलेलं नाही मला
अच्छा! अच्छा!
दिल्लीमध्ये आहेत लक्ष्मीनारायण टेम्पल आहे
हो तिथ
वेगवेगळे आहेत
ना
ते खूप छान आहे म्हणजे लक्ष्मीनारायण टेम्पल हे आम्ही बघितलेलं आहे.
हो
जा आहे व्यवस्थित एकदम.
हम्म मी पण ऐकलेलं आहे लक्ष्मीनारायण टेम्पल मध्ये ना म्हणजे. एकदम बघायसारखं खूपच असतं तिथे नवीन नवीन हे पण लिहिलेलं सतो तिथे
हो ना, हो ना
आणि माहिती खूपच लिहिलेली असते. जे आपल्याला माहित नसते ना ते पण बरेच असते. म्हणत होत
हो ना अजून म्हणजे तुम्ही कुठलेच बघितले नाही आहेत का?
नाही नाही कुठेच नाही बघितलेले विचार केला होता जायच्या पण नंतर मग अजून कॉलेजेस वगैरे चालवून जात नंतर काही नाही.
अच्छा! अच्छा!
आता मित्र सांगत हो म्हणे आपण जाऊ का खाटू शम जाऊ मणे पण आता बघू
अच्छा अच्छा तिथलं म्हणजे एक अक्षरधाम टेम्पल पण आहे तिथ म्हणजे कसं आहे माहिती ते पण टेम्पल खूप मोठा आहे. ते काहीतरी म्हणजे स्वामी नारायण तीर्थ त्यांचच काहीतरी आहे. म्हणजे आम्ही गेलो होतो. तिथे पण पण तिथं कस आहे मोबाईल वग वगैरे अलाउड नाही मधी आणि मंदिर पण खूप मोठं आहे म्हणजे एक दोन तीन एकर मध्ये बसेल एवढं मो मोठ मंदिर आहे आणि दिसायला पण इतकं सुंदर आहे ना. म्हणजे त्याला म्हणजे युट्यूब वर वगैरे तुम्ही टाकून बघू शकता. मी म्हणजे आता जाऊन बघितलंय तिथं खूप छान आहे म्हणजे मधी एकदा गेलं की बाहेर यावंचं नाही वाटत आणि रात्री पण तिथ ते असं काहीतरी एक दोन तीन म्हणजे तीस मिनिट काहीतरी अस खेळ चालतो. म्हणे कांरणजचा हा पण आम्ही कसं दुपारी गेलेलो. हा बघायला खूप छान आहे मंदिर म्हणजे पूर्ण मंदिराची स्टार्टिंग जर केली आपण बघायला, तर कमीत कमी दोन तीन तास तरी लागतात बाहेर पडायला तेथून पण तिथं कसं मोबाईल अलाउड नाहीये आपल्याला जर फोटो वगैरे काढायचे असल्या तर ते त्यांचेच तिथलेच फोटो फोटोग्राफर वगैे राहतात
ह
पण खूप हा पण खूप पैसे घेतात ते सत्तरऐंशी का फोटोला ते घेतात
मोबाईलच कसं आहे आता बघा कोणी पण कशी फोटो काढून घेत
हो ना म्हणजे त्या मंदिराची कस व्हॅल्यू कमी होत
ते ते पण आहे आणि आता बघा कुठे बी बघा थोडीफार तर ए एवढीच. तेवढी तर घाण जर असेल कचरा असेल तर मग लोक असं दाखवत का बघा इथे साफसफाई नाही.
आता हवा जर चालत असेल तो. थोडीफार इकडून तिकडून तर डस्ट उडूनच येणार आहे ना.
हम.
तेच ना म्हणून ते आणि त्यांचे ते थोडं सिक्युरिटीची पॉलिसी असते म्हणून ते मोबाईल
हो ना हो ना. परत आणखीन म्हणजे मनालीच पण टेमपल आम्ही बघितलेलं ह्याच्यामधल माणिकरणी मधलं.
हो हो म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहात.
फिरलेला आहे मी महाद्वार म्हणून एक आहे मणीकरण मध्ये तिथे नाप्रसाद म्हणजे अग्नी व एक अग्नीचा असा कुंभ आहे. आणि तिथला प्रसाद आपण ना त्या कुंभामध्ये घालूनच एक उकळत पाण्याचा कुंभ आहे तिथे एक मोठी महादेवाची मूर्ती आहे. ते प्रसाद पाणी ऊकळत आहे तिथलं पूर्ण.
ह.
आणि प्रसाद पण त्याच पाण्यामध्ये बनवला जातो.
म्हणजे तिथला त्या पाण्यातला जो प्रसाद असतो तो म्हणजे एकदम म्हणजे तो
हा म्हणजे असं एक पाकिट कि तयार केल्यासारखं आपल्याला तिथं छोटे देतात आपण म्हणजे प्रसाद द्या म्हणले की ते देतात परत त्या पाण्यामध्ये घालायच आपण एक काहीतरी दोरी वगैरे लावून.
हा म्हणजे मुख्य प्रसाद अस समजून घ्यायचे तो.
हा. दोरी वगैरे लावून आपण तो त्याच्या पाण्यामध्ये घालून ते म्हणजे शिजवून घ्यायच आपण. ते पण खूप छान आहे टेम्पल. परत हा बुद्धाचे टेम्पल. पल आहेत तिकड वसिष्ठ टेम्पल एक आहे. महादेवाची मंदिर खूप छान आहेत तिकडं.
साऊथ मध्ये बघायला गेलं तर खूपच आहे आपलं महादेवाचं झालं मगे बघा विष्णूच आहे.
हो ना.
मी तर मुूवीमध्ये बघितलेलं आहे एका असं असतं तस पण रिअल मध्ये अजून तर काही- हे.
अच्छा अच्छा. म्हणजे बघायला पाहिजे वेगवेगळे टेम्पल त्यांच्या वेगवेगळ्या कुठल्याही टेम्पलचे म्हणजे नियम वगैरे वेगळेवेगळे राहत्यात.
हा तिथं आहे आता सगळ्यांचे नियम वेगळे वेगळे आहेत ना.
हो ना हो ना म्हणजे कस थोडं फिरलं की थोडस लक्षात येत कुठल्या म्हणजे मंदिराात बसल कुठले नियम कसे आहेत. कुठल्या देवाचे म्हणजे वेगवेगळे्या देवाचे आ कसं वे वेगवेगळे असतात. म्हणजे आपण एक दृष्टी त्या इकडे बघत असतो.
बघू आता एक्झाम पण झालं का मित्रांना विचारून बघू आठ पंधरा दिवसाची ट्रिप काढायची मग. त्यात बरोबर फिरून घ्यायच्य. तेव्हा जर काही प्रॉब्लेम राहिले की तुम्ही आहेत मग तुम्हाला सगळं तर माहिती च आहे.
हो माहित आहे मी गेलोय दोन चार ठिकाणी म्हणजे खूप ठीक आहे दिल्ली मनाली कुलू तिकडले म्हणजे सगळे केलेले आहेत शिमला आहेत खूप सारी मंदिरं आहेत तिकडे बुद्धाची वगैरे खूप मोठे मोठे टेम्पल आहेत तिकडं
तिथ आहे
आणि तिकडल्या साईडला कस म्हणजे हिवाळ्यामध्ये खूपच स्नो होतो आणि हा खूप म्हणजे खूप रस्ते ही बंद पडू शकतात.
मजा येते फिरायला.
हा रस्तेही बंद पडू शकतात आणि कसं उन्हाळ्याच्या टायमाला स्नो होत नाही. थोड्या ठिकाणी असतो थंडी खूप कमी असते त्यामुळे म्हणजे फिरण व्यवस्थित होतं बघ नाही होतं पण स्नो जास्त बघता भ बघायला भेटत नाही. नाही एवढच आहे.
आता बघा तुम्ही कुलून म्हणाले ते सांगितलं तिथे हिवाळ्यामध्ये फिरायला जावत तेव्हा मजा येईल कारण की आपल्याला स्नो बघायला बी भेटेल आणि
हो उन्हाळ्यातही असतो पण जास्त प्रमाणात नाही जस की हिवाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पडतो तसा उन्हाळ्यात पडत नाही पण रस्ते खूप बंद केले जातात म्हणे म्हणजे काही ठिकाण पूर्णपणे बंदच करून टाकतात म्ह ते म्हणजे आपल्यालाा होताच नाही अस
हा तेथय ना बघा बाकीच्या ठिकाणी आता आपल्याला जर बर्फ पडलेला असतो तर आपल्याला अंदाजही नसतो का म तिथे
हा ना मग ते रस्ते वगैरे बंद पंधरा पंधरा दिवस ते रस्ते उघडत नाहीत. ना आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो ना
बरोबर आहे आपण जर मधी गेलो अडकलो तो रानात जर गेलो तिकडे बघा कुठे जंगलमध्येध्ये असं काही बघायला गेलो का फॉरेस्ट व वगैरे मधे पण असतील तिथे जर गेल बर्फ पडायला चालू झाला रस्ताच जर बंद झाला मग आपण मध्येच अडकू आ पंधरा दिवस म्हणून ते बंद करून देता
हो म्हणजे काही ठिकाण म्हणजे ते क्लोजच करून टाकतात आणि पावसाळ्याच्या टायमाला कसं होतं पावसामुळे कुठल्याही दरी कोसळणे आता तिकडचं कस, एक मोठे मोठे पहाड वगैरे आहेत मग ते पाऊस त्यामुळे कोसळून जातात म त्यामुळे दर बं
लँडस्लाइडच प्रमाण खूपच असतं तिकडे
हो ना म्हणजे तिकडलं वातावरण कधीही अस एक तासात पाऊस पडू शकतो लगेच ऊन पण पडू शकतो. तस स्नो ही होऊ शकतो अस आहे म्हणे.
हम्म बाकी तुमच्याकडे पाऊस वगैरे आला की नाही?
इथले म्हणजे जवळपासचे कुठले केल नाही का तुम्ही मंदिर?
मी जवळपासचे एक आमच्याक जवळ होत तिथे गेलो होते पण महादेव मंदिर रा जोत प्रकाश नाव आहे डिस्ट्रिकट मध्ये तिथे आहे दक्षिण काशी म्हणतात त्याला
अच्छा अच्छा.
बाकी?
चांगलं आहे ना म्हणजे कस पुडं फिरल्यानंतर येतं लक्षात कुठे कसं आहे कुठे कसं नाही
हम्म ते पण आहे ना.
हो ना आपल्या जवळपासची कुठली म्हणजे छोटे छोटे जे टेम्प आपला ते हे करायला पाहिजे म्हणजे कसं देव देवाचं दर्शनही होत मंदिरही बघण्यात येतात. आणि सगळ्यात बेटर म्हणजे फॅमिली ट्रिप पण चांगलीच आहे आणि फ्रेंडसोबत पण जाणं खूपच छान आहे. फॅमिली ट्रिपेक्षाही फ्रेंड ट्रिप खूप छान असते.
ते तर आहे जो ती ट्रिप तर सगळ्यात मजेदार असते कारण की, सगळ्यांना बघा आपल्याला जिथे पटलं तिथं आपण थांबू शकतो. फॅमिलीच तसं नॅसत. फॅमिलीच जिथं डिस्ट आपलं डेस्टिनेशन जिथं प्लॅन केलेला असतो आपल्याला तिथे जाता जावंच लागत फ्रेंड्स मध्ये कसं असतं मग आपल्याला मधी जर तिथे समोर जायला पण लेट होत असेल चालेल, पण मध्ये आपण एक तरी स्टॉप घेऊ शक घेतोच.
हो ना
बाकी तर काय नाही बघू आता फ्रेंड्स जर तयार झालेत तर
हो हो नक्की जाऊ या. आमचे थोडेफार राहिलेतात त्याच्यामधले म्हणजे आम्ही जे स्पॉट घेत तिथले होते म्हणजे दोन तीन स्पॉट बंदच होते. ते दरी कोसळल्यामुळ बघु आता नेक्स्ट चला छान वाटल तुम्हाला बोलून
हो चालेल चालेल.